हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो
नाही कात हा बोला ना येतोय आवाज
हॅलो
हा बोला आहे
हो येतो येत हो येतोय
हम
काय म्हणतेय काय करते तू
कायम बसले
बसली आहे हा ड्युटीवर काय स्वयंपाक केला आज
आज काय नि श पुूज बाजी केली सावी गेली शाळेत ती. ते वाट बसतय त आली तर बस जेवायला
हां.
तुम्ही किती वेष काले.
मी साडे दहा वाजता आले आज ऑफिसला
हम्म इप नला
हो. हा आम गाानला ना
हम् नकरी केली शाही
हा नाही कानाला सुट्टी होती असं काळी रात्रीपासून खूप पाऊस होता ना. मग त्याला सुट्टी आहे आज बरी गेली सकाळी शाळेत. कानाला तिकडे पण आहे का पाऊस.
आमच्याकडे काय बुरबुर आहे ते थोडा काही थोडाफार पडतो जातो असं काही. कंटिन्यू नाही जास्
रात्री पासून खूप पाऊस चालू आहे ग म इकडे.
हा ना तुम्हाला तर रेड अलर्ट होता ना काल परवा नाशिककडे तिक सगळ्यांना-
हा पण काय नाही आता गेलं तर तिकडे सुबत नाही गवी आम्हाल कसली सुट्टी आम्हाल रात सुट्टी
हा म म ते बरच म्हजे नािकला डयरेट ब दिले. सोमवारीचत वाटत रेड अलर्ट सोमवारप
नाशिकला कालच म्हणजे सुट्ट्याच दिल्या होत्या मोस्ट ऑफ द म्हणजे आता माझ्या भ
हम ह
पण सुट्ट्याच होत्या काा घरीच हो.
सुरतलाच फार पाऊस होता. म्हणजे तीन दिवस कंटिन्यू पाऊस ह क कंटिन्यू पाऊस होता.
सुरतकडे गेलं ना ते त्याच्यामुळे
हम् तिकड असा पाऊस झाला तीन दिवस. पाऊसच पडत होता आज थोडं उघडलं होत मग ताईला फोन केला हो ती म्हणा. किराणा भरून घेते ते माझ्या मामांच्या बी घरात पाणी घुसून गेलं होत.
अ त्यांचं तर म्हणजे असं नदी किनारी वगैरे नाही येत ना.
नाही तसं काही नाहीये. पण त्या एरियात भरलं होतं म्हणे पाणी मामाचा ते रो हाऊस सिस्टीम आहे. शंभर एक सारखे घर आहे. त्यांनी फ पाणी जायचं आणि इथून तेथून पक्क करून घेतलेलं आहे सिमेंटच माती नाहीच काही पूर्ण एरयाला.
हा.
मग ते पाणी जेवढं जात तेवढं ना नदी नाल्या बी काय माहत नाही मम्मीला फोन येत होता माझ मम्मीनेनी मला सांगितलं म्हटलं आता. पप्पा आली के दुकान उ करेल मी मामाला मामीला फोन द्यावा बोलोलू. काय झालं काही नाही नुकसान काही झालं नसेल पण पोरं जास्त. चेतन बी म्हणे चार वाजेचा निघाला होता बिचारा त्याला पावसात येत करत भरपूर टाइम झाला रात्रीचे दहा वाजे घरी आईला. आणि हा नद्यांना सगळं पुरच आलेलं आहे सगळ्या रस्त्यांवर.
हम्म बाहेर जायचंच नाही म्हणा ब जास्त पाणी व
आणि व वैशाली वहिणीचे तर खूप हाल झाले बिचाऱ्यांचे. त्याआधी वहिनीने दुपारी दोन वाजता वातावरण पाहून सुट्टी घेऊन दिली होती. पण निघाल्यात इथून मग काय रस्त्यात पाणी असल्यामुळे ऑटो मिळत होती. ना काही मग थोडं तालायचं थोडं कुणाची भेटली गाडी कुणी म्हटलं चला काही मदत. म्हणून झाला आता पावसा बलायचय. असं करत करुत आल्या त्या मग दीड किलोमीटर लांब होता अस काकना फोन केला ते ना पण वाटला काका मी कशे येतील पाणी भर ला ये. काका गेला तर पाहि का गला जर अस पाच वाजले दोन वाजेचे मी गेली बा सहा वाजले. त्या घरात
बाई हे पावसाचे हालच होतात गं.
हा. आ - - ता मी लावला त्यांचा फोन पण त्यांचा फोन चार्जिंग नाही. लाईट नाही. स्विच ऑफ.
हं.
मावशी काही फोन उचलत नव्हती. म्हटलं परत दुपारून करू.
हम. पुण्याला पण माझ्या ननद तेच सांगत होते. माही त्या. ह.
पुण्याला बी खूप पाऊस आहे ना खर?
हा. मग त्यांच अगं त्यांच्या कॉलनीमध्ये कमरे एवढं पाणी होतं. हो. म्हणजे त्यांची सोसायटी हेना पूर्ण.
त्या वर असते राहायला. त्या फ्लॅटमध्ये वर हेत का खालीच आहेत रो हाऊस मध्ये असं?
ह टू विलर त
आवाज नाहीे ऐतये क्लिअर. आणि मला त्या हॅलो. आवाज नाही येते म्हटलं तुमचा क्लिअर.
हॅलो. हॅलो.